हॅलो
हा हॅलो ऐकू यायलय काय? हा जेवायं लागलोय बगा जस्ट जेवाय लागलोय.
हा हा आणि काय चाललंय.
गेला सा.
होय आत्ताच आमचं जेवण झालं आवरलं सगळं
हम्म पाऊस आज सुरू आहे काय तिकडं
चालू आहे बघा सध्याला
हा इकड पण सुरू आहे पाऊस.
आहे काय.
आणि काय काय साड्यांची खरेदी वगैरे केला काय नाही मान्सून मध्ये आता सेल वगैरे येतय.
हा आत्ता चालू झाल्यात आता कुठं कुठं तर सेल लागा लागल्यात. आता इथून पुढं हम्म
मान्सून मध्ये आता सेल असतय.
पती पर्यंत.
होय
गणपती तुम्ही गंगा गवर बसवता काय कसं बसवत ताय ग गणपती ला गौरी हा मकोट्याच्या बसवताय.
हा मुखवट्याचं नाही
हा हा
ते कळशीत भरून आणतोयं ते तेवढंच गौरी
हा गंगा गौर.
हां
हा हा.
तुमच्याकड मोठ्या प्रमाणात होतोय काय गणपती साजरा. हा हा
प्रत्येक गल्लीत नी एक एक मोठा गणपती असतात.
हा हां
हम्म घरगुती पण सगळ्यांच्यात असतात मोठे
हा हा
अच्
मकोट्याच्या जरा गण हे गौरी केल्या की जरा सजावट वगैरे करतात ना जास्त
हो हो ते कस कोणाच्या तर अंगात आलं म्हणजे त्यांनी बसवतात ना.
हा स्टॅड लागू मुक कोोठे बसवून साडी नेसवायचं ते छान वाटतं इ खरां.
आमची पण साधी गंगागोरच असते.
ह हम. हा्. माझा कॉल आत्ता आला नाही तुम्हाला
तुमचं इनच झालंय की मी म्हणून तर वाट बघत बसल्या.
मी लावलेलो इकडनं पण लागल नाही म्हणताना मग आणि डेटा संपल्यामु तसं होत असेल म्हण. बसला हम्म. नि बता जेवालाे घरातले सगळेजण जेवलेतोर
हो ह.
च्या तयारीत आहे का?
हा ह ह. ब्लाऊज वध्ये शिवता ना तुम्ही?
होर होय शेवटो
हा.
हम्.
मग डिझाईनचे वगैरे शिवता सगळे डिझाईनचे वगैरे हा.
ना बलात्रेन व्यस्थ कोश होते.
हम्म. डिझाईन शिवाय आता चालतच नाही नाही.
चालतच नाही वेगवेगळे डिझाईन बघ. त्यात ते सगळच गिरायक असं शिवा असं शिवा म्हणून सांतात नाही. आता तर काय व्हिडिओज पाठवतात त्यांनी फोटो पाठवतात असला ब्लाऊज शिवा
हा.
ह. एक झालंय नाही मोबाईल मध्ये तसं पण झालंय.
हो सोपं पण झालंय किचकट पण आहेच. हा सेम तसच यायला पाहिजे असं अपेक्षा असते ना गिरायकची.
सोफो पण करताना ल आवड वाटते.
हो.
हम्.
आणि गिरायकांच पण पग तंतोतंत असं यायला पाहिजे अपेक्षा राहत्या.
हो वय हय.
त्यांना माहत नसते तेव्हा आपण केलेलं ते वेगळं पडते.
नर् बपडते ह.
हम.
स्तः क मोबाईल मध्ये आहे बघ. ए ना बीबी रा काव म्हज बोलू त पापा बोल तुझ तर ह. तेब नाही. हो मोबाईल बंद झालाय माझोनला ी दाखवतो पप्पाच मोबाईल म आहे बघे बी लहान मुलगी जर दमवा लागल्या ग.
हा.
म बी लावून दे म्हण त्या मोबाईल मध्ये
चालायचंच काय
हम्म आ
जेवणात कोणतं बनवलाय रेसिपी वगैरे वेगळी काय.
एकच एकच मिनिट हा ह हॅलो
हा
हा काय म्हटलं.
काय रेसिपी बनवलाय म्हटलं.
घेऊ ना तर गवाराची भाजी चपाती भात
हम
अंद त भुर्जी वगैरे बनवलं
पनीरची भाजी वगैरे कसं बनवता.
पनीरची भाजी नाही मी बनवत कधी का नाही आवडत. पनीर
हा हा आवडत नाही काय जास्त.
हम्म ह छोले पण नाही मी कधी केलो.
होय हम हम.
हम्
छोलेची पण छान होते की भाजी आपली काय आता बाजारात आ म्हणजे तयार मसाला मिळतोय त्यामुळे एवढं काय म्हणजे अवघड नाही ते.
हम्म त्याच काय अवघड नाही होय होय. ते मोठ्या मोठ्या हा हरभर्यंतच ना मोठ्या मोठ्या. हा हा
ते मोठे हारभरे आम्ही रा म्हणजे ते रा रात्री भिजत घालायचं म्हणजे कधी सकाळी करायचं असलं तर रात्री संध्याकाळी करायचं असल तर सकाळी असं भिजत एक चार तास तर कमीत कमी भिजायला पाहिजे ते.
म
शिट्या काढून घ्यायच्या कुकरला आणि कांदा आणि हे टमॅटो तेलात भाजून त्याच मिक्सरला ग्रेव करून घ्यायचं. आणि मग ते छोले मसाला मिळतोय आणि मग छोले मसाला जरी नस आपल्या कड तर जरा गरम मसाला आणि लवंग आणि किचन किंग मसाला थोडा गरम मसाला थोडा अस सगळे मसाले जरा जरा टाकायचे आपल्याकड जर छोले मसाला ना तमालपत्र टाकायच दोन तीन. एक चार कुटुंबासाठी करायचं असल क नाही चार जणांसाठी दोन दोन तीन तमालपत्र टाकलंत की नाही तरी टेस्ट येते. आणि छोले मसाला असाला की काय प्रश्नच नाही मग ते गिरवी करून मिक्सर मधनं घालायच छोले मसाला त्यांच प्रमाण पण सांगितलेलं असते त्याच्यावर. एक मोठा चमचा टाका म तेवढं टाकलं की होतंय व्यवस्थित.
बर पडते.
हम्म कधी केलाच नाही अजून तुम्ही. अजून कधी हा हा. हम् हम.
शक्यतो नाही कधी.
तुमचं करून बघ ल्याशिवा लक्ष येत नाही ओ अन ते काय आता अलीकडेच आले की. छोले पनीर पहिला कुठं एवढं काय असं करत नव्हत असल काय.
होय होय.
आता अलीकडे एक चार पाच वर्षात काय करायचं पाहुना आल्यावर तर छोले करा. पनीर करा अस असं होते.
काजू कुर्मा करा. हा
पहिला कुठं एवढं नसायचं ह्या भाज्यायात. नेहमीच्या भाज्या असं छान वाटायचं ते पण कोशंबीर.
होय होय. पहिल्याची टेस्ट नाही आहे पण जेवणाला.
होय होय.
पहिला कस बिना औषधाच सगळं माळवं मिळायचं.
होय होय.
ते टेस्टी असायचं ते आता काय औषध ते मारून सगळं माळव पिकवत्यात त्यामुळे टेस्टच कमी अस
टेस्ट हा टेस्ट कमी इत्या त्यामुळे ते मसाला घालून करून त्याला. चव आणाय लागत्या परत प्रत्येक पदार्थाला. हम! आणि काय चाललंय?
काय नाही बघा सगळेजण जेवलेत आत्ता. आता काढून ठेवायचं सगळं. तुमच्यात जेवलीत सगळेजण. मुलगी वगैरे झोपलीत.
होय सगळी झोपली म्हंटलं एक कॉल आहे तो पूर्ण करूया.
हा हा. झाले काय तुमचे टास्क कॉल चे?
अजून एक हाय की.
एक आहे का किती एकोणतीस झाले?
नाही मला वीस दिलेत.
म म्हणजे किती मिनिट झाली तुमचे.
मिनटच माझे कमी पडलेत ते सकाळपासून ना झेरू झेरूच गेले ते.
मग ते मिनिट पूर्ण व्हायला पाहिजेेत काल सगळं पूर्ण संपवून चालत नाही.
होय.
हा मग मिनिट किती होतात बावा ते.
होय होय.
मिनिट पूर्ण झाल्याशिवाय मग तास तर पूर्ण होत नाही.
होय होय.
हम्म. माझे कॉल थोडेच उरलेत पण माझेे से कध कमी येत मला म्हणजे साठ मिनिटे व्हायला पाहिजेत.
हा हा.
हम्म. म्हजे साठ मिनट पाहिज. म आणि काय?
आणि काय चाललेय.
कात का काही करणार नाही आहे सध्याला कंट्रय सकाळधरण हः.
हमम हम
काहीतरी आवाज येतय काय. मशीन वगैरे असं चालू अस हा हा हा. मी तेच म्हणालगले आवाज काय याला एकदम.
हा हा. आणि कशा कशाची बनवता मग रेसिपी.
ते आपल्या रेग्युलर आहे माळवं. त्याचंच की दिवस रज रोजच काय वेगळ वेग
हा रोजच नाही आठवड्यातून एकदा उपवासा दिवशी सणा दिवशी. ते रोज. त म्हणजे कसं करणं होण्यापेक्षा तसं खाणं पण नकोच वाटतंय ते.
नको खाते मसालेदार रोज काही कोण खात नाही.
हा हा. जव्हाची खीर वगैरे बनवता काय नाही.
होय होय बनवतोय गव्हाची खीर. आपल्या शेवयाची खीर.
म्हणजे गहू भिजत घालूनच. ना.
होय होय भिजत घालतोय नाही तर कधी कधी कुकरला लावलं म्हणजे तरी पण हुतय की एक. अर्धा तासच भिजवून ठेवायचं हा शिट्ट्या भरपूर दिले की. हा गिर शिजतंय एकदम. हम्म म त्यात जरा.
वगैरे खारीक काजू. असं घालून सगळं ड्रायफ्रूटस आपले असले तर ड्रायफ्रुटस. हां.
सगळे घालून जायफळ जायफळ मेन महत्वाचं त्यात.
होय. त्याशिवाय खीर चांगली लागत नाही खोबर आता अली इकडे शेवाळ्या पण जरा भाजून टाकतात बघा.
होय होय म्हणजे. हा नाही ते जरा ग्रेवी जास्त होत नई त्याची.
हा आ.
शिवाळा घालून काय कधी मी गावाच्या खेरीमध्ये केल नाही.
हा अगदी थोडं टाकतात एक चमचा दोन चमचे.
हम्.
ते एक दोन चमचे हा शेवया तुपात भाजून कनय. तेल टाकायचं म्हणजे ते चांगलं लागतंय.
ह हा ह शवकाने घालायचं की नंतर सगळं पूर्ण केल्यानंतर.
सगळं शिजत आल्यानंतर त्याला काय लय वेळ लागत नाही.